तुला काय काय विषय आले त्यांच्यावर.
माझ्यावर तुझं विश्वास नाही वाटत काय.
ते हा सण. वगैरे असं काय माझा आवडता सण दिवाळी. नाही नाही आमचे सगळे मावशी वगैरे सगळे येतात. ती काय नाही आता चा हो ते जास्त नाही पहिले फोडू वाटायचे पण आता काय आहे फोडू वाटत नाय.
अरे एवढं काय सेकंड कमी दिसायले एकदम सोल वाटालाले.
नाही नाही बरोबर आहे माझ्या इकडे चालू राले. एक आठ एक
दोन
आता चालू आहे आमच्या रोजच. कॉलेजला जाते कालजे त मला खाला. पदार्थ पदार्थ म्हणलं वर गुलाबजामून. आणि ते वडे. वडे आणि उडदाचे वडे.
उडदाचे वडे.
दुसर अजून काय मामा काय मटन.
रस पदार्थ जरत आवडत.
पदार्थ तस मला हे आवडते जास्त. ब काय डोसा इडली वगैरे
हम् डोसा आ.
डोसा इडली, डोसा इडली. आणि काय आपल्याला खायला आवडतेय लोकांना डोकी खायला आवडते आपली
अस नको बोलू ित वेगळ बोलणे अस सांगितल.
लाईफस्टाईल आता आमची लाईफस्टाईल काय सध्या आमचं शिक्षण चाललेलं आहे.
काय शिकताय तुम्ही आपली
असं काहीतरी काम करायची इच्छा होती ना म्हणताना म कार्या ॲप घेतलं आपण
त्यावरती काय ते बोलत बसूया म्हणलं टास्क कंम्पलिट करत. हम्मम्.
बाकी चांगली ब आता काये. खायला जास्त तर जवारीची भाकर आणि उडदाची डाळ खूप आवडते.
आणि काय आणि फिराया कुठे आवडते?
कोकणात फिरायला आवडते.
पोरी नाही आवडत. कोकण कोकणात मग अजून कुठ कुठ फिरलात तुम्ही? हम्म.
ते रा कोणता गड होता एक
गड नव्ह.
हो गडावरच ना त्या घाटावर घाटावर घाटावर गेलो होतो गो आआ ऐ कोणता घाट होता आ. हा रघुवीर घाटला गेलो होतो. त्यानंतर अअ मंदिरात गेलो होतो एका काय नाव केशवराज मंदिरात गेलो होतो. केशवराज मंदिराला गेलता. आणि ते परत रमाबाईचं जन्मस्थान आहे तिथे सुद्धा गेलो होतो.
आ हां.
अ नंतर कोकणात अजून ते हे चवदार तळ्याला गेलो होतो.
ते साहेब पुण्यात पडते हो.
नाही पण कोकणात आहे महाड मध्ये येत आहे महाड आहे कोकणात आहे.
हा रायगड जिल्हा पडतोय हा पुण्यात म्हणाव मी सॉरी
अजून काय हाव अजून
हे कॉलिंगचा टस्क नको द्याला पाहिजे होता साहेब तुम्ही
कॉलिंग मध्ये सध्या विषय काय हवाय. काय बोलायचं काय समजत नाही.
नाही आता नाही.
ह्यामध्ये बॅग येत नाही.
बी डायरेक्ट का. वा म पण आला होता. म जाणार हो मीलच नाही उचरलं तिचा. मला बला आला होता मी उतरला नाही काम. चोवीस पण करतात मग कशाला उचल फोन. येऊन गला कॉल मला आल्या नंतर याला कॉल केला.
चांग पणॉ.
मी पाॉलच नाही उतरला म्हणलं कशी बचलो. अशा वेळेस फोन करतात. ह. माझ फेवर्हेट प्लेस आहे कोणत.
फेवरेट प्लेस माझा हचाय केरळ.
कर.
म.
मुला. कधी गेले की नाही गेले का नाही म फिरायला क कस आ जतय बऱ्या. ह नऊशे किलोमीटर. म. कधी जाण्याचा प्लॅन वगैरे काही बनव.
आपला आता मस्तपैकी जॉब ला लागलं की.
पाार मजा आहे.
मग काही एकटं थोडी जायचं फिरायला फिरायला गेलं तर एकत घर. घरच्या सो बत जायला पाहिजे नाही तरर लग्नाची वाट बघाय पाहिजे बायकोसोबत.
हा ते तर बरोबर आहे. हम्. ठी का आहे ह.
केरला केरलाम केरम नाव बदलदिन अता. केरळ म केलंय त्यांचंग आता केरलाचं. केरळम.
केरळम. प काय होतं तिच्या आठवण.
केरला.
आणि तुमच्या इकडे सण कोणते साजरा करतात जास्त मोठा.
आमच्या इकडे काय सण मोस्ट ऑफ त ररी दिवाळी. त्यानंतर न
आपले बरेच सण आहेत, पण मोठ्याने म्हणटलं तर शक्यतो दिवाळीच होते.
त्यानंतरन अजून काय असे बरेच अजून सम वार आहेत, आता पावसाळा चालू झालाय आता हे होईल हे आपलं बैलपोळा
हा हो बैल प. कडे न. की बैल बला अस पाच मजत. म अच समत गाव. हम् हम्. आणि ज म्हणजे कॅलेंडर वाईज बैल पोळा असते त करतात की नाही तुमच्या. आमच्या इ मार मार बिंदिटी कर्नाटक बिंदि. अच्छा! म आमचं अस गाव कर्नाटक बॉडंरी वर पडत ना. हां हा शिवग्रामपूर तालुका म्हणजे पहिल्यां शिवग्राम तालुक्यांत.
कडं कर्नाटक ते बेंदूर करत्यात बाकी
ई तुमचा तालुका त्या कर्नाटकमध्ये होता का?
कर्नाटकमध्ये येत नाही पण कर्नाटक बाँड्रीवरती येतों,
हां हां नाही आधी हो आसला आसलं तर ना नाही उलटा कर्नाटक मधली काही गावं आमच्या येतात. ते कर्नाटकमध्ये दिलेलं महाराष्ट्राने, अच्छा बेळगांव
अण कारवार.
हां हां.
नऊ मिनिटं सात सेकंद स. पहिलाच कराय पाहिजे तुम्ही.
आत्ता झाल्यात न तुमची पण टास्क कंप्लीट? हो. मला पण पाचच टास्क आलेत. बाकी असेच? अजून जायाच मी साईटला. बोंबला! किती लावले? आं किती? पाच माझे पण पाचच झाले, समोरचे आले नाही मला. मला समोरचे आलेलेत. आले! मग करायचे की बाबा मला करकी. अशी दिलं ना.
किती आहेत? पैशे आहेत की तुझ्या माया की तेवढे? बघं की. आता मला काही काम नाही, मी आता नंतर का नाही, आता जरा चार्जिंग करतो. जेवण जेवण जर आता कराय घेऊया.
नाव तेवढं माझ झालत की, पाच कॉल आलत्यात निस्त्या पुढचं जर आलं तर स्वरूपला लावतो. हा हं करा करा. मला त वेगळंच आलं होतं. गोपाल वाघ.